ब ब कुड राव
तरर म्हटलं ते उद्या जाणार आहे का मधून
हो
नाही का किती वाजता जाणार आहे
सकाळी चार वाजता जामणारे बघ
चार वाजता जाणार आहे का
हा
अच्छा
तुला पण येण आहे का
हा ना अरमला पण यायच एढ्या ग्रउंड ला
हो का मग तुला सकाळी येईल मी तुझ्या घराकडे
णार र ना
हो
अच्छा
तर मी काय म्हणतो तुला
बोल ना
आपल्याला उद्या जाणं आहे बर का
उद्या कुठं आहेयचं
उद्या संभजनगरला जायचंय आपल्या ते बूट शूज घ्यायसाठी
ह का
तो माझ्यां माझ्यांसोबतं तो माझां मित्रं नाहीं कां
हम्मं हम्मं
त्यांला यांयचं होतं पणं मंग कायं तसं आहे ऍक्सिडेंट झालं ना यांर
कसं कायं रे
कायं म्हाईत कुठंतरी तिकडं स्वांमी कडे गेलतां गाडीवर
हां हां
तो मोठ्यां गाडी वाल्या न ठोकलं वाटतं
अछां मोठ्यां गाडीन उडंवलंय
हो
हम्मं हम्मं
तो एका साईडंला उभां होतां बरं कां
हम्मं हम्मं
ते गाडीचा ड्रायव्हर कायं कायं झालं कायं माहिती तो रॉंग साईड डांयरेक्ट घुसलां आणि त्यांला ठोकलं
अच्छां रॉंग साईड लां घुसला म्हणूंन ठोकली त्यांन
हां
ओके
तुझं कायं चालूं आहे मंग
कांहीं नाहीं बसंल होतं म्हटलं तुलां कॉल करावं विचारावं उद्यां कुठं चाललां कायं
कायं जेवणं झालंकां तुझं
हां बघ जेवणं झालं
हो मी पणं आताचं केलं जेवणं
हो कां कायं खाल्लं
मी कायं आपलं बटाट्यांची भांजी खांल्ली
हां का बटाट्यांची भाजी
हम्मं
ते कॉलेज उद्यां आहे कां
हा उद्यां कॉलेज चालूं आहे नां
हो उद्या शनिवार आहे नां वाटतं उद्या सुट्टी असेल हांपडे
नाहीं उद्या हाफडे हाफडे
किती वाजेलाच सुटेलं कॉलेजं
दीड वाजतांच सुटलं उद्यां
आंज किती वास्तां सुटले
आज साडेतीनं
तरं मंग उद्या ते एकां माणसांचं औषधं मागवांयचं होतं शेत्तामंध्ये
हो मारू नां आपणं
सकाळीं सकाळींजलं जोमाचार आठ साडेआठ लां दोगजाऊनं मारूंन टाकूं कोरते पैसे मारणांर आहे मंग आपल्यांला मंग तेवढेचं पैसे तुलां कामांत येतिलं हां हां आंशयां कांहीं मंग ते ग्राउंडवर नं आल्यांनंतर मंग तिकडे चालां जाऊं डायरेक्टं औषधं मारायंला
बरं
नक्की कां मंग
नक्की आहे एकदंम
सकाळीं आठ वाजतां झालंयचं की साडे नऊ वाजतां तुमलां किती वाजतां जावं लागतं
सकाळीं मलां नव्हूलां जाणं आहे ऑफिसला आणि आपणं सकाळीं लवकर जाऊं सात सात वाजेपर्यंत
अरे मंग उद्या हॉपडे आहे तरं नाही पणं गेला चालेलं उद्या ते औषध मारल्यांनंतर मंग घरी आल्यांनंतर अ सुधा अभ्यास वगैरे कम्प्लीट करून घे आणि उद्याचे दिवस र उ देेमार सुटते मग दोन दिवस सुटते भेतील दुला तचे काम पण होऊन जाेल आणि तेवढे पैसे पण येतील तुला जाण येण्यासाठी पन्नासशे मोरठे होऊन जातील शिलाई तुला शिलाई व कपडे वगैरे शिवायची वाटतं
हा शाळेचे कपडे शिवाजी
ह ना मो त्या्यासाठी कपड्यासाठी
पण उद्या मला कपडे टाकायला जाणवता पाहिे शिलाईवाला
अरे मुप सोमर जाना ह हा हम्म. ह अ
हॅलो ते जेवलं, अरे हॅलो, ते काय सांगत होत तू.
हॅलो.
बोलोल ना, उद्या जायचं होतं ना कुठेतरी.
उद्या आपल्याला तिकडे जायचं नाही का? औषध मारायला.
हा त मी म्हणत होतो उद्याचे दिवस राहुदे, आणि परवा
जमणार नाही का? हॅलो, हॅलो. हॅलो. हॅलो राहुल.